हा हा हो छान छान काय चाललंय
ह काही नाही आपले काम आटोपले आता थोडं बोलुया म्हटलं
हा हा चालेल ना बोला ना
हा आपण बिझनेस विषयी बोलायचं काय? सदैव व्यवसायाच मला चाललाय विचार किंवा आपण व्यवसाय करावं असं
हो चालेल ना
हा तरं मला असं वाटतं की आय कार्डचं वग व्यवसाय कर केला तर चालेल का? मुलांचे जे आय कार्ड असतात ना तर त्याचा हं कारण ते कसं कंटिन्यू राहतात ना म्हणजे तो बंद न होणारा व्यवसाय आहे असं हा हा आणि आय कार्ड तर लागतात तच मुलांना ला तात शिक्षकांना लागतात आता अ-या-असं अंगणवाडीच्या सेविका वगैरे आहे त्यांना लागतात.
हो हो अगदी बरोबर.
हा त्याच्यासाठी माझा चाललेला आहे विचार अ-किंवा करावं कारण हा मला नाही वाटलं मला विषय सुचतायत का अ-ह-ह-अ-ह हो ना-ह तो आता एवढा विषय वेगळा हा वेगळा आहे ना ह-तेच. म्हणून म्हटल करून पहा ह. एक असं एक दोन केलेलेय बा. अ मी अस मदतीने हा थोडीशी- ती आहे माहिती. कि अ म्हणजे- काय काय करायला पाहिजे. काय नाही करायला पाहिजे. ते म्हणजे मी तपासच केला असा सगळा- की आधी आपल्याला अशा- शाळेना जावं लागेल- हम्म शाळेशी बोलने- करावी लागेल. त्यांना सांगावं लागेल. कि बाआम्ही आय कार्ड वगैरे तयार करतो. अस अस त्याची ह- तुमचे विद्यार्थी कितीये तुम्ही द्याल का आम्हाला असं- त्यांना आपल्याला सॅम्पल द्याव लागत. त. कि या आमचा आशा अशा- प्रकारचं आय कार्ड वगैरे आहे. मग त्यांच्या मुख्य अध्यापक मग. कांशी आपण बोल बोलणं वगैरे करायचं- आणि मग - विद्यार्थी वगैरेची संख्या हे करायची- आणि म नंतर मग- आपल्याला जे जे लागेल त्याच्यासाठी अ टायपिंग मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग येणं फोटो काढायला येणं- खूप गरजेचंय.
तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय का याचा या व्यवसायाचा-
हा थोडासा मुलाच्या याच्यातन घेतलेलाय. मी हा हा हा. तर मग ते फोटो काढून आणण आणि त्यासाठी कम्प्युटर वगैरे लागत. आपल्याला. काही त्या आयकाडचे सॉफ्ट- कीट वगैरे ते लागतात. आणि मग त्याच्यामध्ये. ते आय कार्डच तो हे राहत ते कार्ड राहतं ते लागतं त्याच्यावर मग टायपिंग वगैरे करून फोटो हे कराय. त्यांची येता वगरे टा. टाकायची पे साईजने बेल्ट कापायचे त्यांना पिना वगैरे लावायच्या. तर चाललाय माझ्या ह विचार तर तुम्हाला काय वाटतं करावं का काय परवडेल का काय असं मिळतील का शाळा वगैरे असं काही.
हो मिळतील ना चांगले हे बघात. कुठलेही चांगले प्रामाणिकपणे. प्रयत्न केलं तर सगळं काम सक्से होतच आणि कुठलंही काम त्याचा पूर्ण अभ्यास पूर्ण तुम्ही जर केलंत ना.
हा हा
म्हणजे अ मागणी किती आहे. तिथं आपल्याला जमेल काय. त्याचं कोटेशन अ खर्च किती येतो त्या कामाला आपल्याला भांडवल किती ह्याचा सगळा अभ्यास करून ज तुम्ही पूर्ण अभ्यास करूनच सुरुवात केली तर नक्कीच यश हे आहेच
हा आणि मग ते आपल्याला माल पण तिथून आणायला म्हणजे होलसेलमध्ये कुठे मिळेल काय मिळेल हा हा त्याचाही तपास हा
मी काय म्हणतेच ना अभ्यास पूर्ण करून म्हणजे तर केलं ना त्याच होलसेलमध्ये माल कुठे मिळतो पुन्हा त्याला काय काय लागत ठ कुठे कुठे याचा उपयोग होतो नुसतं शाळा कॉलेजेस पुरती मर्यादित न कुठे कुठे वापर
हा ऑफिसर्स वगैरे पण म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे हा ह ह जॉब करणारे जे असतात तर ते
हे की नाही त्यामुळे हा त्यामुळे, त्या सगळ्या आधी करायच्या आधी. थोडस सर्व्हे करून घ्यायचा. थोडेसे निदान एक थोडस आपलं, भांडवला पुरते तरी का होईना आपल्याला ऑर्डर आधी काढून घेतल्या. की आम्ही असं करण्याच आमच आहे, तर तुम्ही सपोर्ट कराल का? असे आपण प्रयत्न केले ना. तर थोडस आपल्याला आधीच ऑर् प्रेम मिळाल्या तर याबद्दल. पळायला बरं वाटतं ना, मग हाय की नाय, आणि खूप काही याला भांडवल पण ये खूप अस नाय मला वाटत.
हा. आणि मार्जिन पण आपल्याला किती येतय. त्याला नफ्याच वगैरे आपल्याला ते पण बघायला लागेल ना, की आपल्याला आय कार्ड स्वतःला कि तिला पडत. असत शाळा दीडशे दोनशे रुपया आता आहे. कार्ड देताय आहे, आपण बघतोय होउन. ना आता कॉलेज ला वगैरे सहज
त्याला वीस रुपये पंचवीस रुपये पण खर्च येत नसेल.
खर्च येत असेल, पण शाळान मध्ये खात म्हणजे हे करतील ना, त्याच्यामुळे ते दीडशे आणि दोनशे रुपयाला अ एक एक समजा शंभर ला जरी भेटला, तरी आपल्याला. आपले मेहनत धरून पन्नास रुपये जरे आय काड मागे सुटले, आणि आले. तरी आपल्याला पुष्कळ ये.
तेच मग आपल्या ज आधी कोण देणार असतील, ते कितीला देतय, मग आपण कितीला देऊ शकतो. आपण अजून कमी किती करू शकतो. काम मिळण्यासाठी आपल्याला असं पण, सगळं बघायला पाहिजे ना.
आणि कॉलिटी पण बघायला पाहिजे, कॉलिटी हा क्वांटिटीला पण जास्त म महत्व नाही पण कॉली म्हणजे क्वांटिटी केव्हा वाढेल, की आपली कॉलि ती चांगली असेल. तेव्हा आपली क्वांटिटी. म्हणजे मी आज जर. चांगल काम के कॉलिटी. असती तर मग ही शाळा. म्हणजे 'मी तुम्हाला तुम्ही त्यांना असं सांगात सांगत शाळा एकमेकांना सांगतात, रेफरन्स देतात. मग ते वाढत. हे किणी
आणि ते, हो बरोबर आणि पुढं काम घेतलं की ते वेळेवर. देणं. ते पण महत्वाच आहे नाही तर एखादा आपण ऑर्डर घेत आणि ते दिलेल्या दिवशी होत नाहीे त्यांना. सारखे फोन कराला लागतय.
हा हा गुडविल पण कमी होतं मग त्याच्यामुळे मग आपल्या तर ते. गुडविल पण टिकवणं आपल्याला गरजेचं राहील ना तेच म्हटलं व्यवस्. या करताना काही काय अडचण येऊ शकत. शकतात बवा तुम्ही पण मला सांगा काय म्हणजे. असू शकता किंवा एखादा अजून. दुसरा व्यवसाय आहे माझ्या डोक्यामध्ये. क इडली. किंवा साडी वगैरे असं. अ करायचा का कारण साडीचं पण कसं ह बायकांना. हा मार्जिन तर आहे. बायकांना साडीची आवडच.
आवड असते आणि वेगळं काय नवीन जर आपण देणार असू बाजारात मिळण्यापेक्षा काही बघा हँडलूम. स साड्या. किंवा. आता काही अशा कॉटनमध्येध्ये एकदम नवीन. ते अजून बाजारात कुट नाहीये. सिलेक्टेड मासत. तो माल अस तो मग त्यांना. पण जॉईंट होऊन त्यांच्याकडनं घेऊन भले कमी का पैसे होईना. पण त्यामुळे आप डवर्टाईज वगैरे हो. हो आशा साड्या वेगळ्या बने खप छान
तेच म्हटलं की आपण त्याचा म्हणजे आणि आताची फॅशन पण काय चालू आहेव त्याच्यावर विचार करून त्याच्या पद्धतीने जर आणल्या तर आपल्याला ते होऊ शकत
हो हो मी अ अशाच एक म्हणजे माझ्या भावाच्या इथेही शेजारी वहिनीची माहिती हो तिच्याकडन मी आण आहेत साड्या आणि विकलेल्या आहेत चांगला अनुभव आला होता मला छान म्हणजे हो अगदी नवीन पॅटर्न वेगळं पॅटर्न असं बाहेर कुठे नसणार आणि टिकाऊ साड्या अच्छा म्हणजे आणि वॉशेबल पण क्वालिटी छान गरज नाही हा आणि दिसायला पण अस तरीच जाड एकदम तर तशा साड्यांचं केलेलं आहे मीथ बऱ्याच वर्षापूर्वी छान रिस्पॉन्स आला होता
आणि कस आहे बायकांची आवड असते ना पाहिल्यावर आवडली त्या बायका घेतता साडी हा विषय अस आहे की बायकांचं ते हेच आहे
बरोबर छंद आवड खूप सुंदर झाली तर त्या राहूच शकत नाही
नाही हा कपाट भरलेलं जरी असलं तरी हे घ्याय लागते साडी आणि त्यातल्या त्यात काय होतं आपले सण पण भरपूर आहे भारतीय सण आप खूप मग तर आपण सणाना हा तर घेतो प्रत्येक सणाला वेगळं पाहिजे दिवाळीचं झालं होत दसऱ समजा हे नवरात्र असतात त्यावेेळेला बायका वेगवेगळ्या प्रकार रंगाच्या साड्या घालतात त्याही वेळेला आपल्याला तशा रंगाच्या साड्या आपण आणू शकतो की नाही आणि संक्रांतीला एक काळी वगैरे जो रंग असेल ह त्या रंगाच्या घेतातच हा तशा घालू शकतो तर तो एक विचार माझ्या मनात आहे हे दोन तीन पैकी करावा असा माझा विचार
हा हे सण समारंभ तर आहेच पण आपले नातेवाईक पण असतात जेवढे मावशी मामा का का आत्या सगळ्यांच्या मुलांची ग कोणाच्या मात ना लागणं मग त्या एका लग्नात एक साडी झाली की परत त्याच लग्त दुसऱ्या साडी नाही त्याची पण आणि साड्याच लागतात ते पण असत त्यामुळे साड्यांच्या बिझनेस कधी फायद्याचच
हा आणि घेतातच ना म बायका त्याच्यामुळे
आणि आता साड्या विकायला पण सोर्सेस पण भरपूर आहेत च आता स्टा आहे व्हॉट्सअप त्याच्यावर सुद्धा पण बिझनेस आपण नुसतच घरी येतील च्या वर अवलंबून घरात
हा ऑनलाईन आपण ऑनलाईन पण आपण देऊ शो. आता अस का फक्त आता त्याचा सर्व करण कुठून आणायचा कस आणायच. चा आणि किती सुरवात तिला आणायचा. रिटर्न कसे वगैरे ते घेतील. समजा उरला अस तर तरी
हो तसेही आहेत लोक करणारी घेतात तसे पण घेतात.
तर ते हा तस पण करू शकतो की नाही चांगलं आहे ना साड्यांचा पण बिझनेस केला तर. ह्या दोन बिझनेस पैकी माझा चाललेला आहे विचार म्हणजेत कमी भांडवल्याने थोडस आपल्याला प्रॉफिट पण राहील. समाधान पण मिळेल
आपलं आणि काहीतरी काम चालू आहे. आणि लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू आपण एकटंच घरात किती अ राहू निधान कामा निमित तर लोकांशी जोडले जाऊ असं, एखाद्याला लावू नवीन लोकांशी
हा.
ली पण प्रगती होते. तब्येत चांगली राहते, ऍक्टिव्ह राहतो आपण, है ना.
नाही मनात काही नाही, त्याच्यात आपण गुंतलेले राहतो. फ्रेश राह
आणि हो, गुंतलेल राहिल्यामुळे आपल्याला इकडे तिकडे बघायला कुठे चान्सच म्हणजे बोलायला किंवा कोणाचं काय, कोणी काय मला बोलतंय. ते मला आपल्याला कळत पण नाही तुमच बोला तुम्हीच आणी तुम्हीच ऐका
कांमध्ये त्या बायकांमध्ये बसा गप्पा करण करा फक्त त्यापेक्षा मला आता ह्या गोष्टी आवडत नाही म्हणून म्हटलं आता आपण, मुलांच शिक्षण वगैरे झालेलं आहे. रिकाम बस यच नाही. आपण ह्या गोष्टी अ करायला काही हरकत नाही. म्हणजे एका आप पल्याला पण काम मिळेल आणि थोडा घरालाही हातभार होतो तेवढा नाही म्हटलं तरी किंवा आपली हौस मौज तरी ते नाही खरं ईल ना, आपल्या हातात एक पैसा राहि
स्वतःकडे असेल तर आपण नक्कीच काहीही घेऊ शकतो, काहीही करू शकतो असं तर करू शकतो हा, हो मलाही छान वाटलं आणि खूप छान माहिती मिळाली.
मलाही खूप छान तुम्ही सहमत केलं, हो करेल, हो चालेल चालेल
धन्यवाद
धन्यवाद